हॅलो आवाज येतो तई
हा येतोय ना
हो बोला कुठल्या विषयावर बोलणार येत आज हो हो येतो येत आहे क्लिअर येतोय बोला कुठल्या विषयावर बोलणार येतय आज आपण
पेप्सिक
पेप्सी म्हणजे पिण्या ओके बोला पेप्सी म्हणजे कोणती जी ड्रिंक करायची असते कि खरायची असते लहान मु द्यायची
मुलं काय आजकाल मोठे मुलं पण खातचे पेप्स खाण्यायची पेप्स जी आपण फ्रीज म स
हो ओके त्याच्याविषयी काय बोलणार आहे म्हणजे ती बनवण्याची प्रोसेस सांगणार आहात की काय करणार आहात हॅलो
हम्म
बोलत आहे तुमचा आवाज क्लिअर नाही येत आहे थोडासा आवाज बोला ना.
हे खूप बोरिंग आहे.
बोला ताई
फोन ठेवते मी एक मिनट.
अ कॉल वाया जातो. कॉल कट नका करू. तुमचा कॉल मायनस होतोय हा कॉल कट नका करू कॉल ना मायनस होतो ताई तुमचं.
ओके
कॉल लागलेला आहे ना आता बोलून घ्या. बोला ना तुम्हाला दुस तुम्हाला कुठल्या सब्जेक्ट वर बोलायला आवडेल तरी या आपण बोलूयात. बोला
नाही तुम्ही कॉल केलाय अ कश अ हो मला तो फार आवडतो. चेस गेम आवडतो पण मला
तुम्ही खेळत्यात का?
अ लहानपणी खेळली आहे मी पण आता सध्या नाही. आमच्या घरात आहे ना माझी ताई आणि दादा खूप छान खेळतात चेस गेम सांगाल का मला कसा खेळतात त्याचे थोडेसे टिप्स वगैरे सांगाल का?
हम्म त्याच्यामध्ये जे चेस जो असतो त्याच्या दोन वेगवेगळ्या कलर प्यादे असतात हे तुम्हाला माहिती आहे ना.
हो मला एक म्हणजे त्याची संख्या सांगाल का किती असते व्हाईट आणि ब्लॅक. एकूण सगळे मिळून सांगाल का? किती असतात.
सांगा ना ते हो.
असात ज्याच्यामध्ये आपले एक दोन राजा असतात एक ब्लॅक एक व्हाईट. दोन वजीर किंवा त्याला
ओके ओके हा
त्यात एक साईड असतात त्या साईड सैन्यामध्ये दोन फॉर्स असतात. दोन हत्ती आहे. दोन
हो कॅमल पण असत
हो आणि बाकीच आपले आर्टस सैन्य असतात अशे ब्लॅक आणि तसे व्हाईट मध्ये पण असतात. हम्म जोपर्यंत तुमच्या राजाला कोणी चेस चेक देत नाही. जसं फर्स्ट. जेव्हा चेक मिळेल तेव्हाच तो तुमचा राजा तिथून हालू शकतो. नाही तर तुमचा राजा स्वता.
हो. अच्छा ओके ताई आणि मग हे खेळतात कसं म्हणजे आपण जे मला एवढं माहिती की छोटे छोटे सैनिक अस तर ते पुढे लावतो बरोबर आपण. मग, आणि एकदम सेंटरला आपण तो आपला राजा आणि वजीर दॅट मे बी अ तो असतो बरोबर हॅलो.
हम्म हम्म.
आवाज येतोय ताई तुम्हाला क्लियर.
हो हो.
हा आणि त्याच्यानंतर हत्ती आणि घोडा पण असतो ना त्यांच्या जागा सांगता येईल का तुम्हाला.
जो हत्ती आहे ना एकदम लांब. आणि ते दोन्ही कॉर्नरला असतात त्याच्या बाजूला असतो. हो दोन हत्ती कॉर्नरला त्याच्यानंतर. त्याच्या बाजूला असतो हॉर्स हॉर्सच्या बाजूला असतो पॅनल. आणि त्याच बाजूची जागा आहे. जस ब्लॅक जर आपला. किंग असेल तर तो ब्लॅक. चौकणत च येईन. व्हाईट चौकोनात येईल आणि जर व्हाईट राजा असेल तर तो. ब्लॅक चौकोन. चौकोनात येईल असच म्हणजे ते अपोजिट असतात एक.
ओक्के ओक्के ओक्के आणि ह्याच्यात काई नियम आहेत का म्हणजे मला जसं आठवतंय की खेळताना म्हणजे अ
जो तुमचा हॉर तुमचा जो क्या हत्ती ए ना. तू नेहमीच. सरळ रेषेतच चालेल. सरळ म्हणजे च स. अ सरळ समोरचा किंवा त्याच्या आ हा अ बाजूला पण सरळ रेषेत. त चालणारे. त त्या मेले तो तीर परिषेत चालेल तू. तीरपा चालेल. तो कधी पण सरळ नाई चालणार. तर त्याच्या जी क्वीन किंवा वजीर तो जो आहे. तो कोणताई अ दिशेने चालू शकतो. तो तिरपा पण चालू शकतो तो सरळ पण चालू शकतो.
ह आणि म म्हणजे हेच विचारायचं होतं आप
अ राजाए तो वंश ते पण चालेल तू एग घर सोडून जास्त घर चालू शकत नाही. आन जे प्यादे असतात. ज्यांनापण पॉन पण म्हणतात इंग्लिशमध्ये जे सैन्य हे ते फस्ट स्टेप जे असते त्यांची ते दोन घर सोडूनं चालू शकतात दोन घर अ होऊ शकतात पण त्याच्यानंतर ते सर्व देेशामधे एक एक घर चालतात, आणि जर त्यांना त्यांच्या बाजूला कोणी आलं, त्यांना त्यांना मारायचं असेल तर ते तिरपं चालू शकतात ते कोण कोण ते मारू शकतात आणि जेव्हा तुमचं सैन्य दुसऱ्या समोरच जे म्हणजे ज तुमचं ब्लॅक सैन्यए - ते व्हाईट तुमच चेकबोर्डे हे. चेसबोर्ड. त्या एंडला पोहोचणं, म्हणजे एंडचा जे शेवटचा जो चौकन तिथे जर पोहोचला, तर त्या ठिकाणी जे प्याद असणार आहे ते तुम्हाला जर तुमच ऑलरेडी ते मेलं असेल किंवा गेलं असेल तर ते तुम्हाला तुम्ही ते अर्न करतात.
ओके, ओके, अजून एक विचारायचं होतं ताई मला हॅलो अस आपल हत्ती किंवा म्हणजे हत्ती म्हणा किंवा उंट म्हणा ते राजाला किंवा क्वीनला असं मारू शकतात का? आता जसं तुम्ही सांगितलं वजिर किंवा राजा ज्याला कि हे छोट, छोटेच मारू शकतात. अ म्हणजे आता आपण असं म्हणतो की चेकमेट आपण कोणत्या अस हं अच्छा. म्हणजे चेक मिट आपण छोटी जे सैनिक असतात ते पण राजाला चेक देऊ शकतात का? अच्छा आणि जो आपण घोडा म्हणतो, तो माझ्या मते ते अडीच घरच असं काही चालतो ना, बरोबर ना. म्हणजे अडीच म्हणजे कसे अडीच घर म्हणजे कसे आपण जर सरळ गेलो. ह
त्याच्या बाजूचा एक
म्हणजे मग असे तर तीन होतात ना ते?
नाही, त्याला अडीच म्हणत कारण, की एका लाईन मध्ये जर तीन झाले. एका लाईन मध्ये जर आले तर ते तीन पण तो एका लाईन मध्ये तिसऱ्या घरात नाही जात. तो दोन घर पुढे गेल्यानंतर त्याच्या आजूबाजूला जे घर आहे. ते तिथे तो जाणार आहे समोरच्या अ लाईन तिसऱ्या घरात नाही जाणार. त्याच्या
ओके, ओके आणि हे जे आहे हत्ती हत की, मग त्याला काही घर आहेत म्हणजे चार किंवा पाच किंवा अनलिमिटेड सोर्स असल्याने
तो सरळ लाईन मध्ये जितकेच आपल्या चेस मध्ये घर आहेत ती तसच याला पण आहे कॅमला पण अ. कॅमल जो आहे जर कॅ तो ब्लॅक घरातला कॅमेल असेल तर तो ब्लॅक, ब्लॅक. चचेयच्यातचिर चालणारे तो व्हाईट मध्येचालू शकत नाही, तसच व्हाईट घरामधला जो कॅमेरे तो पण वाईट घरातच चालणार आहे. तो ब्लॅकमध्ये जाऊ शकत नाही, क्रॉस करू शकत नाही ते
अच्छा ओके, ओके, हे नव्हतं माहित तई मला आणि साधारणतः एक गेम पूर्ण व्हायला किती वेळ लागतो त आपला चेसचा
काही काही लोक हा गेम ना दोन मिनट. सुद्धा संपतात जर समोर खूपच शाकीर असेल तर, आणि काही काही लोक ना ज म्हणजे दोन शात ते जर एकत्र आले ना. तर ते वर्ष महिना महिना सुद्धा एक गेम खेळू शकतात. पण ते म्हणजे त्यांच्या टायमिंग वर आहे ना तर दोन -दोन, तीन -तीन, तास सुद्धा चालतात.
अच्छा आणि सपोज आता---हूं. हा गेम आज काल स्कूल मध्ये पण खूप छान चालतो ना. स्कूलमध्ये पण मी बघते की छोट छोटे मुलं चॅम्पियनशिप घेतात. मग तुम्ही असं तुमच्या स्कूल लाईफ मध्ये कधी खेळलं आहेस का? स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये. ह.
नाही. आमच्या स्कूलमध्ये तर आम्ही नाही खेळलोय, पण माझा मुलगा जो आहे ना तो त्याच्या स्कूलमध्ये खेळतोय.
अच्छा, म्हणजे एक चॅम्पियन म्हणू शकू आपण त्याला. ओके. अच्छा. मग कुठल्या कुठल्या लेव्हलला खेळला आहे मॅडम तो? स्कूल कि म्हणजे
नाही. सध्या तर तो स्कूल लेव्हलच खेळतोय, सध्या तो स्कूल लेव्हलच खेळतोय, अजून बाहेर नाही.
ओके. चालेल. मग तुम्ही त्याच काय म्हणजे तुम्ही स्वतः शिकवतात? की असं काही म्हणजे आजकाल हॉबी क्लासेस वगैरे आहेत, तसे काय. लावली आहेत त्याला.
नाही. त्याला मी स्वतः शिकवलेलं आहे. आणि नंतर तो सगळ्यां बरोबर खेळून पण जसे त्याचे मामा, त्याचे पप्पा, इव्हन त्याच्या फुपाजी त्यांच्याबरोबर खेळून तो शिकला आहे.
खूप छान! तुमच्या मुलाच्या पुढच्या वाटचाचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला. अं तुमच्याशी बोलता, बोलता छान वाटलं ताई. आपण दहा मिनिटात अं झाले की कॉल कट करा हां ताई.
हो हो चालेल, चालेल. चालेल. चला, चांगलं वाटलं तुमच्या बरो बोलून छान वाटले.
अजून वेळ आहे तई थोडासा, आपल्या. तर
हो, आपल्याकडे अजून आहेत थोडं काही सेकंड बाकी. की आहे पण चला छान वाटले.
हो, ताई आव पुन्हा कधी जर मला चेस विषयी माहिती हवी असेल ना, मी कॉल करेल तुम्हाला थँक यू, थँक यू,.